बोल ना? हॅलो..
हा आता तुला फोन लावलेल काय? हा.. हे म्हणजे टास्क पूर्ण झाले आपोआप हा आणि झिरो झिरो तिथं पडला आणि टास्क पूर्ण झाला. चौथा कॉल कराल कायले काय माहि काल सत्तेचाळीस सेकंड झाले आज झिरो झाले काय? काय करायलात काय माहित बा माझ्यासोबत
म यज न करू बाझ. काय विषय मी आज आज कुणालाच कराय नि पन
ह.
कुठे आलेता? अजून डेक शेट्ट आले नाहीज. नाही साात ते हो दिवस कॉलेज
एवढा दिवस दाखवाल ब
कण्यात तर पाचशे रुपये खात. ल्यात आणि बाराशे रुपये काय प्रोसेसिंगला पडल्यात त्याचं
काय रे काय केलंय एवढं
कॉलिंग तर तिथं तीनशे ती कॉलिंग तर तिथं सगळं झाले तीसशे तीस
ह तीसशे तीस तीस कॉल केला मग एवढं मिळते व बाराशे पाचशे सतरा ह आता मी ट्रान्स्क्रिप्शन पूर्ण केलं एकशे सत्तर अगोदरच जेवढं होत नाही स सर क आतापर्यंत ह वीस आणि पन्नास सतर सतर आता अजून एके व द एके एक दवा
लय येतत लय येतत पाचशे हजार कुण्यान काय ते सातशे काय सातशे केलं कुण्यां
एवढं किलंय कुठनं चार जीबी जेब नाही वरणच केलाय काय
कामेंट एड टाईप केला वाटत कामेंटय
अरे मी कंप्नीट करायल तो काय आणि काय होत नव्हतं रे आवाज येत नव्हता असं दाखवालंय जेमनावरर मग बंद केला व नाही तर कंपनी सपवलं अस
ठ बर झाले मुलं आहे
कराय नाही घरातच करालो करायची इच्छा होत नाही रे एवढं उघायचवळ
आलं मग मी पण अजूनधीुस पडल्या प्रोसेसिंगला पण ठेवू का नाहीच नव्हं ते मी नुसत फोलत मला मग काय वाटत नाही बाबा येते का नाही आता
हॅलो
रेस्क्यू केलावा गलाव कि
दोन रुपये आलत ना व येणार
कुण्याला पाचशे रुपये कायद घत आपला नंबर कधी लागायचा
आणि ते आपोआपो
ज त मळा पडला पाार का कायच कराय कायच केलं नाही
आपोआप सबमिट केल्यास आपोआप झालं भारी आहे की माझ पण बघुया कधी येतय
काही नाही करीत राहणार अन ऎंटिलेजेबल अन ऎंटिलेजेबल
आणि काय ऑर्डर केल नाहीस
करता आहे.
आवाजच नाही
अन ऎंटिलेजेबल अन ऎंटिलेजेबल अन ऎंटिलेजेबल
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज आला का नाही हॅलो हॅलो बस का म्ह व का हॅलो
अरे मित्रावर सही करायला प्रोडक्ट घेतल मी. बाकी काय आताच्याकडे किती आहे? तिथ पहिले पडल ना तिथ तून मी काय म्हणल तुम्हाला ह हा मी के करणार मच्छ लग करणार
काय मशीन
करणार आहे ते.
हॅलो
आवाज आलाय का? गन मसाज गन मसाज
कस काय?
अरे ग्रंत का शेतकराची ग हॅलो झाल का? हॅलो अरे! आवाज अडकलाय तुझा. हा अरे! ती गन मशाज नसते काय ते भावा बाकी? गन मसाज नसते का मसाज करायची गन नाही त्याला पुढं अवजार असेल की बदलायचं काय काय काही नाही.
मग मिंत्रावर न ते मागवणार आहेस.
होय ते मागुन आलाय सातशे रुपये काही तरी म्हणताय मग आणि तीनशे रुपये की वाट बघावी.
हा हा
माझा आता पहिल्या तीन गोष्टट हो त प
ते बुट- बुट ते तुच मागवलेलास काय?
वर
हम् ह भारी निवांत. ते शाईनच काय ल फालतु केला शाईन वाली बेकार केलात मारतात. ते पैसे हे होईत ना पैसे आहेत खरं युज होईणारे फिफ्टी पर्सेंटच पैसे युज होल्यात. हम्म ते नको आहे आपलं अर्ध पैसे
हम्म मी तिने आता सवई लावून ठेवल्यात ना आपल्याला
तेच की मरदा म जव मला फायदा घ्यायच हे झालं. तर काय मिळना मला पण काय?
मी पण मावलो एक आता हातातलं. ब्रेसलेट शंभर रुपये पन्नास रुपये असते. हा का आणि मग ते शंभर केलं हो डायरेक्ट सगळं पन्नास टक्के अप्लाय झालं.
माझ हा सगळं पन्नास होणार आणि पन्नास तुला द्याय लागणार.
हा अरे! खर पन्नास रुपये चालत. रे मला
हम्म हम्
पन्ना रुपया आपल्या झाले. ते
अप्लाय होते. ना मग म शंभर रुपये सामान मध्ये फिफ्टी पर्सेंट मग फिफ्टी आपलाय होणारच की माझ्याकड हजारच मागणार तर माझ पाचशे अप्लाय होणारच की.
म तू पाचशेच मागवतो
आणि पाचशे रुपये स्वतः घालू कशाला उगाच.
चांगलं साडेनऊ चांगल म मला कतीला सांगितलेलं, काय म्हटलं?
काय म्हणलंस तू?
कोण मी?
हा आता का
ते शाईन, शाईन पॉइंटच क नाई फिफ्टी पर्सेंटच युज करू शकत. खरं शाईन कॅश पूर्ण युज करू शकतोय. असा विषय झालाय. अ शईन पॉइंटच येत होत काय?
होय पॉईंटच येतात.
हम ते हजार रुपये तेन सगळं काय काय अजून मागवायच कपडे काय करायच आता, आता मंत्रावर झाल्यात हजार रुपये. काय मागू काय कळना अबा.
काय मागवायचं डोकं फिरलय. लय मांगमांग आहे बा त्यावर.
हम मी अरे म मम्मी तेन दुखते ना.
हम्.
मग ते गनमश जन मागोलय त्यासाठी.
हा हा.
मावायच म्हणालोय. आता कॅशी झाल्यात ना माने
नावल
सुरजा का डबल मारालाये मला कॉल केलता येणार का म्हणून. हो जाऊ दे म्हणल सकाळी पण गेलो नाही त्याकड. बाराआट चार बारा केला आता बाराआट करालाय. मला त्यान सकाळी म काय मेसेज गेल म्हटलं जरा काम लागलं रे सकाळी मला बाहेर गेल तो म सकाळी जमाय मला जायचा, मग तू म्हणला आता संध्याकाळी पण आलो म्हणला म आता कुठ जा गेले ते हा मग ते पण माझ्या आई म्हणल आता राहुदे मधलं उदय येतो.
हम्. चालू झाल पाऊस आता निवांत आता, आता काही टेन्शन नाही जरा. अरे मुंबई मध्ये पाणी संपलेला मरदा इथं पण काय काय आता अमित शा शाहा आलत ईथ माहित काय ईथ.
नाही बाबा.
काय?
कुठलं जातोस बघायला ईथ आप ये ईथ आपलं जागा आहे बस काही करत नाही ते.
एक तर अगोदरच एवढी गर्दी असत्या आणि बोलुन काय भेटणार नाही आपल्याला.
अ कुठल्या समाधान मिळणार त्याला बघितल्यावर
अ अरे ते नव्हते पंचगंगा नदीवर गंगा आरती झाचाल त माहती का तुला
तेव्हामी गावाकडतो नव्हो.
हारे रेे मी पण मला पण मला माहितच नव्हतो रे. आणि मग रीलील आल्यावर कळालं की हे झालं
हो युट्यूब वर सगळ ते चालू होते ते गंगा आरती च.
आह.
युट्यूबर सगळं ते चालू होत तथे
तेच क मला काय माहितच नव्हतं नंतर न रील पडला आज अभिषेक चा बर्थडे होत की काही स्टोरी विसटोरी लावलस की नाही.
आली बाबा
मी तू मी इंस्टाग्राम वर येतो का तुझ्या स्टोरी पहिला दाखवते का आणि दररोजची स्टोरी बघतेय तुझं काय नुस्ता बर्थडे नुसता बर्थडे आणि काय नसतते.
अरे आम्ही सगळ्यांनी एवढं कशाला फॉलो केले वाटाले सगळ्यांनी एक चार फल वर ठेवायचं.
एवढं कोणाला फॉलो करत दर दररोज कोणाचा कोणाचा बर्थडे असतो.
बर का आज तरी कुणाचा कुणाचा बर्थडे करू नये.
रोज तझ स्टोरी फक्त दररोज नुसता हप बर्थडे भावा हप ब्डेे नुसता एवढज ह काय मरता म्हणते केवढं फॉलो केलंस काय फयदामा तीनश पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरया नसता बर्थडे
रोज कोणा आणि एका दिवशी तीन तीन चार चार असतात मरता
तेच की कधी कधी कशा लावू घे तेवढं लावायचं मी तर आजपर्यंत कधी आता कोणाच लावत नाही. दोन वर झालं.
एक काम करते हे पाय एकदा बंद केल जुळवायचं काहीयो लावाण तर नाही लावा. हा काय भेटी होत नाही त्या नंतर हा बोलत
तू शॅम्पू म्हटलेल मागवलंच काय बघा आबा दहावीस रुपया मध्ये बारका मिळेल रे मेड
सेंटर मध्ये केस नाही का पा अजून ज आता मी काय नव्हत चाल नव्हत लाब केस कापायच उदया उदया
हा हा आता वय.
मऊ रंगो कोण येणार.
बघायचं ते शॅम्पू घ्यायचं. हात लावायच आराम होते आबा ते माझं झालंय बरोबर सगळं
मोठे ब हो
माझं पण
ते ते त्याच्यावर नाही येते का केच कायच्याला येते का मी
हा येथे जरा टाईम लागेल रे दोन महिना दीड महिना दोन महिना लागेल पहिला हे ठीक होऊ दे नव ते हे बरं झालं की मग ते आपआप बर. ह्याच्यामुळेच होतेय रे हेअर फॉल ह्याच्यामुळेच होतय जास्त करून
हम् नंतर मी ते आता मग ते युज कराल ते
सोप व सोप कस अंगावर अंगासाठी अस ना म्हणून ते डोक्यात वापरायचं नाही. असं म्हणले यांनी